हॅलो.
हॅलो.
हा बोला की.
जेवण तेनी झाल क नाई?
हो.
वातावरण कसं आहे तिकड?
शाळा सुटली की. आलो की घरी. आवाज येना.
होय होय झोपला आत्ताच.
हा हा. हम्म इकडे पण तसच आहे.
हा. ऊन कमी झालंय. आता थंडी वाजायला लागल्या आता. पांगरून घेऊन झोपू वाटाय लागलाय.
मी पण आज कपडे, कपडे
हा हा वाळलीत का?
पुढे ओली येत.
हम्.
होय.
हा हा. मी पण आज नवीन साड्या सगळ्या शाम्पूत घालून काढल्यात. अजून ओल्या येत.
हम्म.
काय ते?
सण आलाय जवळ आता
हा.
सोमवारी वटपोर्णिमा.
हम
हम्म.
हॅलो.
हा बोला की.
होय तरी पण एकदा पाऊस झाला की परत ऊन पडत नाही.
पा होय होय आच बोलत एक दिवस आता थोडा एक आजच वातावरण बदललय
हम्म
पण कपडे व् टेन्शन सगळ्यांना
हा कपडेच वाळत नाहीत बाकी कशाच काय नाही
हम्म
कपडे किती पण बाहेर वाळलेलले वेगळे आणि ते फॅनच्या वारेला वाढल वेगळं जास्त
हम्म पण तसं पाऊस पण पडायला
हो नाही पडल की आता दिवसभर आता आभाळ आभाळच हाय
कपडे वाळले नाहीत तर नवीन आणून घालायला येतील
ह
पण रानात पिकलं नाही तर खायचं काय किती महागाई वाढली
होय होय
शेतासाठी पाऊस पाहिजेच की पाण्याशिवाय काय चालतय होय
म्हणजे भाकरी
होय
बाकी
हा
काय ते
डोक जरा दुखायला लागलय
कशामुळे
ते सकाळी जरा ऊन होतं
हा हा डोक्याला कायतर बांधायच
चालत म गाडीवर गेलतो जाताना
हम्म
येताना चालत आलो
हम्म हम्म
मी परत आला तसा
हा हा
आहे म्हणून सांगितलेला
हा
म साडे नचा म म्हणताना लवकरटत
हा हा
ह पाणी वारला हो म्हणजे अजून बायका यायलाच लागणार
मग बांगड्या तेन भरल्या आता
हम् बांगडा चालूच त्या
घटल्या काय तुम्हाला
अ मी दोनच गेलो
हा हा
ह ना वतेचे म्हणजे कोणी किती बगणी कोणी किती
ह, ह
ह, ह
बकीकी कोणी कोणी होय
मोठ्यान हाय काय लग्न
हम्म
कुठंय लग्न ते
ह, ह
ते आपण दोघेजण गेलतो कार्यालयाला ते
हा, हा इकड ते कुंदी रोड ला
हा कुंदी रोडला
कुंदी रोडच येतय ते
ह, ह, ह
ते प
स्वप्नाली तेन आले असतील की कोन ते स्वप्नालीच ना तिझं नाव
ले
हा पल्लवी पुरगी मोठी झाली असल तिजी आता
होय
कारण पिल्याच्या आधी जलमल्या ती
तेजा एवढीच दिस
नाही आधी जलमल्या कारण मी नव्या महिन्यात पेपर दर गेलतो ना तेव्हा तिला काचेत ठेवलं असं मला रमा सांग
जवा मग मला माहित झाल्यावर थोड्या दिवसानी येऊन नंतर काय मी सोनोग्राफी झाली आणि पिल्या झाल तरी पण एक पंधरा दिवसाचा फरक असेल हो
ऐकू ये ना
ह कच्चीमटर आणि संध्याकाळला
ह, ह
हॅलो मिस सेजल आय स्पीक
आवाज असं स्पष्ट येना क्लिवर खटपट व्हाय लागलय
घडतील ते
आता बांधलंय काय
आता पहिलाचं डीसिजन तुझं
ह, ह एकत्र आहेत ना त्यनी अजुन
काय करतो तो मुलगा लग्न आहे त्याच तो
तेज ते करतय करुदे
प्रॅक्टिस पण करतोय होय अजुन
हम्म
आणि मुलगी ती
ठीक आता मिळूदे कुटलं बारा दिवसात सुटलंय घर
होय
मळे तरल कडळ तरल
बारावीचं असल जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी बारावीत जास्तीतजास्त ग्रॅज्युएशन डबल ग्रॅज्युएशन झालेलेचं आहेत आता
आणि मुलगी ए कमी कमी कॉलेटीच मुलं म्हंटल तर बीए
बीए हा नाही
तर सॉरी सॉरी
होय शिकतेय पुढं काय ते शिकून घरात का बसायचं होय ना खरं शिक
हम्म म्हणजे कॉमर्स करत्या का सायन्स करत्या बीएस्सी, बिकॉम पूर्ण होते
सीए
हम्म
करत्यात जे पोलीस भरती करते त्यांनी शक्यतो मग एमए, बीए
बीए हम्म
ते त्यांना काय कॉलेज पण करायचं होत नसतय
पोलीस भरती, एमपिएसी, युपिएसी असं ज्यांचं दोन्ही स्ट्रगल चालू आहे त्यांनी
उपयोगी विषय आहेत नाही ते
हॅलो
आ
आवाज येतोय
भूगोल असतंय, इतिहास असतय, समाजशास्त्र असतय त्यातनच थोडी तयारी होऊन जाते नाही
हा आणि आता पहिल्यासारखं हे राहिलं नाही शिक्षकात अ शिक्षणात हे राहिल नाही गं
काय ते
म्हणजे जास्त असं कडक शिक्षण नाहीये आता पहिल्यासारखं
हम्म हम्म आता काय कॉलेज कडनं वीस मार्क मिळत्यात हो
हा
आणि कोण पण असं फास होऊन जाते शक्यतच एखादंच मग राहिला तर माग राहते
आणि पहिल्यापासून सगळ्यांनी इंग्लिश मिडियम म पहिला पण का हम मुळे तर जाराय श
हा पहिलं सेमी घेतल्यामुळे त्यांना नंतर सायन्सन सोपत जात ते ना आणि आता कसं सगळ्या शाळे ना मराठी शाळेला पण सेमी आले हायस्कूल ला पण सेमी आले आता पाचवीपसून सेमी आले सगळी आणि आमच्या इथं तर लहान गट मोठा गट इथन पासून सेम आहे मुलांना म्हण म्हणजे जे इंग्लिश मिडियमला घालू शकत नाहीत
आणि आता ते अंगणवाड्यात पण जोडाय जिल्हा परिषदला
होय होय चाललंय की
मग ते अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडले की त्याचा टाइम पण वाढतय नंतर मग त्यांच्या टाइमातच हा झालंय बाबा